कुठे राहु.
इथ घरी होत ना.
हो का तर काय चालय जेवाण बिवाण केलका?
हम्म आज गेलतो तिकड संभाजीनगर कड
हा का.
हो.
काय गि मस्त मजा कराला आज.
चिकडे गेलो मस्त पैकी तिकडुन शूज बीस आणले.
हम्म हम्म.
मग आपलं खुलताबाद नाही का खुलताबाद
हा खुलताबाद..
खुलताबादला गेलो बरं का तिट मग दर्शन घेतलं भद्रा मारुतीचे इट
हम्म हम्म.
तिथून म्हैसमाळला गेलो.
हा हा.
तिकडे ते म्हैस
ह माहिती आहे ना भावा.
ति ते बिबट्या होती सुटेल ना
हा बपट्या सोडलेला होता तिकड.
तिथते वन रक्षक वालेयेल हो बर चौकडून जाळ्या लावले तेन
अच्छा वन रक्षकवाले आलेले होते.
हो ती बिबट्या पकडत होते.
अच्छा.
डायरेक्ट चार, चार होते बीबटया चार दोन तेनी पकडले होती दोन पळली होती
अच्छा दोन त्यांनी पकडले होते दोन पळाले होते.
हो.
हम्म हम्म.
तिथन आम्ही तिकडे गेलो वरती
हो हो हो.
गिरजा अं गिरजा माता देेवीकड
हम्म हम्म.
तिथं दर्शन वगैरे घेतले नारळ वगैरे फोडल आणि म
हम्म हम्म हम्म.
मग तिकड ते टाकावर माहिती आहे तुला डावार
टावर
तिकडे वरच्या साइडलं ना तिकड असं फिरायला गाडलंन वगैरे सगळं तिकडे ते टोकावर गेल तर मग आम्ही तिकडे फिरलो बेस्ट पैकी
अच्छा
जडे फोटो बिटो काढले मग इकड अलो डबल बर का
हम हम
तु की बालजी माहिती आहे का बालाजी
बालाजी मंदिर माहिती ना
बालाजी मंदिर ला
बालाजी मंदिरला काय काय केेलं
इकडे गेलो त दर्शन घेतली अ तिट शाबूदाना नि राहात का
हा शाबुदना
ती हे तिड वाटप करणं चालू होती म्हण आम्ही थोडाफार परसाद घेतला तिथ
अच्छा अच्छा वगैरे ते खालं
ते मी माझ्या हातातून दिवान नराणच घेऊन पळवलं ते माकड होती तिकडं
माकड घेऊन पळायला होतं काय त्याच्या हातातून
हो
अच्छा
मग तिकडे बसल विस आम्ही पाणी बिनी पिल्यावर
ह हा हा
त निघालो घराकडे घरी आलो बेष्ट पैकी बरं का
हो हो घरी आला मग
तर रनिंगला गेलो पण मग काही पाळ्या गेल्या नाही दिवस बर थकल होत ना
अच्छा हा
तर मग थोडा हे केलं व्यायाम केलाय एक्सरसाइज
अच्छा हा रमखेला
मग व्यायामकाल मग घरी येऊन गेलो
अच्छा म नंतर घरी आला होता
हा मग जेवण केलाय
हम् हम्
अ तू आज कुठे होता ग्राउंड ला या नाही दिसलास तू
अरे आज ग्राउंडलाच नाही आल भावा पाय दुखत होता
हो का मला वाटला तू येशील म्हणून मी गेलतो कुठं
नाही गुडगा दुखायला लागला होता गुडगा नाही अँकल दुखत होता आज
गुडघा दुखत होत का
हम्म
मुकेश ला मनलं राहुल कसा कणी आलाय आज
हॅलो
हॅलो
ते पूर्ण नाव
ते नेटवर्क प्रॉबलम आलता यार काहीतरी
अरे काय यार तुझ नेटवर्क प्रॉब्लेम आहे प्रत्येक वेळेचा नेटवर्क प्रॉब्लेम असत तुझा काय विषय होतय भावा
ते काळला म्हणजेच काहितरी फॉल्ट वाटतंय मला
अरे मला नॉर्मली आवाजेत भाई तुझा आवाजच येईना झाला तो कुठं गायब झाला होताच काय?
गायब नाही मी तुला हॅलो हॅलो बोलत पण मग आवाज य ती तू आवाज मला येतो पण माझा आवाज तुला जात नाही.
अच्छा तुला रेंज कमी वाटतं भाऊ.
रेंजगंजी भरपूर.
मग काय विषय तुझ तुझा आवाजच मी तुला आवाज देतय मागाासपासनाच तुझा आवाज आहे नाही झाला माझ्याकडे
ती ती रेज फूल राहती ती जाय इकडे कार्ड ब्लाॉक होऊन जाते ब्लाॉक.
अच्छा मग उद्याचा काय प्लॅन आहे बाई उद्या जाणार आहे की तू औषध मारायला चालणार आहे की नाही.
हा येणार की.
फिक्स आहे का तुझं उद्या सुट्टे मारणार की नाही काय
उद्या सुट्टी मारणार येणार म्हणजेुझ्याकडे औषध मारायला.
भई उद्याचे दिवस चाल सोमवारीे ड्रेस शिवायला टाका भाई टाइमपास नको करू. पैसे ये दोन पाच पैसे नंतर तुझ तुझ तुझ बगाल स्वतःचे दोन चार दिवस पेटुल काम येईल भावा. एकऐत जा कधीतरी पैसे पैशाच बण महत्वाचं आहे भाऊ.
होबात. तुल पण मु खर आहे.
ठीक आहे ठीक आहे चालेल. कॉल करतो तुला परत थोड्या वेळने करेल किंवा मग बघतो काय होतं काय सांगल तुला परत कॉल करा.
ओके बाय.